हॅलो हा बोल की
जरा वेब सिरीज बद्दल मला सांगशील काय म्हणजे काय असतं नेमकं वेब सिरीज म्हण्जे
वेब सिरीज म्हणजे आता तुमी सिरियल बघत्यास कनी
हा बघतोय
बघताय बग तशा टाईप मदे असत्यात पण सिरियलचे कशे भाग असत्यात अशे एकशे वीस भाग ते एकशे तीस भाग अशे
हा हा
तसं नाय हे वेबसिरीज म्हण्जे मध मधली गोष्ट हाय हे पिक्चर आणि सिरियल
हा हा
हेज्या मधली गोष्ट तेला वेब सिरीज बोलतात कस वेब सिरीज म्हण्जे कस असतय आता मला सांग तु पिक्चर कसं पाहिला सांगतो मी तुला पिक्चर कस असतोय तासात संपल संपवत्यात एक किंवा दोन तासात आणि तेजा दुसरा पार्ट काढत्यात एक एक एक पिक्चरचा दुसरा पार्ट असतोय, एक एक पिक्चरचा नसतोय.
हां हां.
आणि सिरियलचं कस असतय, एकच सिरियल असत्या ती पुढ कंटिन्यू कंटिन्यू होत जात्या.
हो.
हां पण, वेब सिरीज मध्ये कसं असतय त्यांच्यात सीझन्स असत्यात, एक सीझनमध्ये मॅक्झिमम आठ किंवा बारा किंवा दहा अशे आणि मिनिमम किंवा दोन किंवा तीन एपिसोड मिनिमम तीन असत्यात, मॅक्झिमम आठ किंवा दहा. असे एपिसोड असत्यात एक एक हेच्यात तर चोवीस पण असत्यात एका वेळेला. मग ते कसं असतय वेबसिरीज मदे एक एपिसोड झाला की दुसऱ्या एपिसोडमध्ये तेचं संपवत्यात पण, वेबसिरीज कशी असत्यात एक पण अर्ध्या अर्ध्या तासांची नसत्या एक एक दोन दोन तासांची एक एक वेब सिरीज असत्यात.
तुला कोणती माहितीय काय म्हण्जे? तू कोणत्या कोणत्या बघतोयस म्हण्जे
मी प्रत्येक टाईपच बघतोय म्हण्जे आता स सायकलॉजी म्हण, हॉरर म्हण परत संसपे प्लेन्स, ट्रॅजडी, थ्रील्स.
हां हां.
मला सांग असं मधनच वेबसिरीज च कसं काय भूत चढलं?
विचारुया म्हंटलं अ म्हंजे. माजी सिस्टर बघते वेबसिरीज. मग म्हटलं मला काय तेच्यामध्ये इंटरेस्ट नाहीय जास्त बघण्यात. म म्हटलं काय नेमकं असतय विचारूया तुला.
मग मला विचारल सिस्टरला विचारेन फक्तं
सिस्टर नाही सिस्टर सिस्ट ते सांगत नाय काय.
हां वाटलंच.
म्हणून म्हंटलं तुला विचारू एक.
मग कश बघणार कशी हायस तु तेच्यावर सांगतो मी तुला. तुला कशा आवडत्या ते मला सांग.
तू सांग म्हंजे कोणत्या चांगल्या मला काइ तेच्याबद्दल काही
मी त मी काय सांगलोय तुला सायकलॉजी म्हण.
हा मग त्याच्या आ हा कॉमेडी कॉमेडीमध्ये मग त्या व्हरायट्या मला सांग काय ते.
बघ त्या वेब सिरीज मध्ये आणि दोन टाईप्स असतात. वेबसिरीज मध्ये एक आपली रेग्युलर वेबसिरीज असत्या.
हां हां.
आणि दुसरी म्हंजे के ड्रामा.
हां हां.
के ड्रमा तुला ऐकून माहित असल कि आता.
हम्म हम्म.
के ड्रामा म्हणजे त्याच्यात कोरियन जे ऍक्टरेस असत की नाहीं
हा हा ते कोरियन माहित आहे ऐकून माहित आहे मला हा
जंगल बुक म्हन व्हीम त्या तशले ऍक्टर आसलेत त मला नाव माहित नाही. की ठरावीक जणांच माहित आहे की अशे ऍक्ट्रेस असतेत. काम करणारे आता जर समज तुला सायकोलॉजी थ्री म्हणजे असं सस्पेन्स हवाय. डोकं म्हणजे असं स्टेे स्टे ते जे करून ते अशी हवे आहे, माइंडसेट वर.
हा हा.
अलायसिन बोर्डरलँड म्हणून एक सिरीज आहे, तीन सीझन आहेत परत. ते एक माझ्यामध्येध्ये पाच आठ आठ एपिसोड आहेत एका सीझन ला.
हा तू आता बघतोस नाय मीन.
कंप्लीट केली मी आता गेम ऑफनॉन बघणार आहे.
हा कशावर बघ
माझ्याकडे आता मूवी बॉक्स एक प्लॅटफॉर्म आहे अगोदर. माझकड टेलिग्राम होतं. टेलिग्राम वर पण ते डाउनलोड व्हायला तीन वेळ लागा त्यामुळे तिन. करायचं त्याच्यावर पर्याय नवता म्हणून आता माझ्याकड मुलबॉक्स म्हणून प्लिकेशन आहे. एपिक या ते आता रेग्युलर घय गेले तर तुला प्रिमियम पडणार तेचा.
अ
म्हणजे एक सातशे आठशेचा. सबस्क्रिप्शन मारयला लागणार मग सगळं दिसतेय.
हा हा.
मग मायाड. पीएसआय ते काय किती पण वापर ते होत नाही सबस्क्रिप्शन त्याज.
हम्म हम्म.
म्हणजे एक प्रकारे अनलॉगच आहे, सगळं ह्याकच आहे ते.
बर बर.
मग त्याच्यावर बघता येतात प्रत्यक वेबिरीज बघ त्या पिक्चर म मुवी हव असल तर मूव बघताय तय. ड्रामा बघता येत तुला तू आता के ड्रामा बघितला असश कि. तुमच्यात फेमस आहे, ना के ड्रमा गर्ल्स मध्ये.
हो पण नाही एवढं मी. नाही बघत काय हे कर.
अभ्यासातून वेळ भेटणार नाही ना तुम्हाला.
हो मला अभ्यासातून वेळ भेटत नाही. आता तरी जास्त हे होत, ना अस आता लास्ट इयर होत. त्यामुळे काहीच नाही ते कस आला प्रजेक्ट वर्क असत त्यामळ. जास्त मी काय हेच कराय नाही.
हा हा मग तुला कसे पाहिजे मला सांग. अशी डोकं लावणारी पाहिजे प्रेमावर पाहिजे का. डोक हे स्टॅ फु आ.
हं हं अ डोकं खाणारी पाहिजेथ.
डोकं खाणारी. विषय कोणतें आता डोकं खाणारे. बर ऐ बघ सांगतो मी तुला ऐक. ड्रामामध्ये हवे असली तर मग टविंकलिंग वॉटरमेलनहा एक हे ड्रामा आहे. आहे चांगली दोन मुलं असत्यात. एकाला बोलता येत नसतय. आणि ऐकु पण येत नसतेय. म्हणजे भाऊ असत्यात ती दोघांना आणि दुसऱ्याला सगळं येत असतंय बोलता येत असतेय आणि ऐकू पण येत असतेय.
हा हा.
पण कसा त्याच्यात तेज्यात कस असतंय माहिती असतंय त्यांच्या मेन म्हणजे पॅरेंट्सना जे ते दोघांची जे पॅरेंट्स आहेत त्या दोघांना बोलाय येत नसते
हम्म हम्म
हा म्हणजे मेन त्यांच्या आईला बोलायला येत नसतय त्यांच्या वडिला ना येतंय पण कस असतय ते अ हे आपण टाइम ट्रॅव्हल करतोय माहित आहे ना
हा हा.
तसंच एक कायतर त्यांच लूपमध्ये आहे टाइम ट्रॅव्हल होते ती.
हम्म हम्म.
त्या. ते टाइम ट्रॅव्हल झाले की नाही त्याचा जो लहान जो भाऊ असतोय
तो त्यांच्या वडिलांच्या म्हणजे एवढा होतो त्या माग जातो त्यांच्या म्हणजे जी आता ती दोघ जण आहेत ना त्यांचे जे वडील आणि आई त्या दोघांची जेव्हा ती स्कूलला जायत असत त्या दोघांच्या काळात जात तवा
हा हा.
त्याच्यात कळते की त्याला बोलायच असं म्हणजे त्यांच्या पप्पांना तरी पण नाटक करते का करत असेल त्याच्यावर आहे बघी म्हणजे अ आपण जर ते कस आहे आता तू एक गोष्ट समज अपघात झालाय
हा हा.
कुठली तरी आता समज तू कुठल्या तरी पेपरला फेल झाल्यास तर तुला ते एक असा चान्स एक एकदा भेटतोय बघ म्हणजे मूवीज मध्ये भेटत नाही रिलय म्हणजे मूवी मध्ये असतय बग की आपण सगळं निस्तरू शकत मागचं सगळं
हो हो.
हा तसच त्याला वाटत असते की आपण सगळं म्हणजे जे त्यांच्या आईप्पांना बोलायच नसतय ते काहीतर एक्सिडेंट मूळ त्यांच्या सांगितला असतय वाटतं हां ऍक्सिडेंट झालेला असतोय मग त्यांच्या बाबाना सांगितलं असतं त्या दोघांना त्यामुळं आम्हाला बोलायला येत नसतय. पण मेन म्हणजे खरं काय असतय त्या दोघ त्यांच्यातल्या फक्त आईला बोलायला येत नसतय तीच जन्मनापासनं
म्हणजे अ काय म्हणतात त्याला
हम्म काय बी
हा मुख्य असते.
हा मग त्याच्यात कस असतय. तो जो मेन आपला हिरो असते ना त्याचा वडील तो त्यािला. बोलायला येत नसतय मग त्या कस हला बोलाय येत असून ह्यानं असल्याबरोबर लग्न केले हीज्याबरोबर लग्न. अस तेन म्हणणार म्हणून पण म्हणजे असं दाखवते की त्याला पण बोलाय येत नाही. त्यांनी नवीन सिटीत जात्यात. नवीन सगळं म्हणजे चालू करतात असं पण मेन म्हणजे. त्या ह्याला माहित नसतय बगा अशी स्टोरी आहे ती मागं जात्यात. परत त्यांच्यात ते व्यवस्थित जो ऍक्सिडेंट असतोय तो कराय बोलत्यात.
हा हा
अ थांबवायचा तटवण्याचा प्रयत्न करत्यात. असं दाखवले त्याच्यात पण तसं नसत बघ. ती पण चांगली हाय जर तुला.
मला
मनी आहेत मनी आहेत मनी काय बघ. म्हणजे पैसे कसे इिकडचे तिकडे म्हणजे बँक कशी लुटते डोकं लावून. जर त पाहिजे असली तर मग मनी आलते काय.
ब त्या लिं वरे किंवा काय म्हणजे मला आता बघायचं अस म्हणजे
बघायच झालं तर काय कशावर. बघणार मी एक काम करतो. मायड एक पीडीएफ आहे हा. ती पाठवते मी तुला व्हॉट्सअपला तो ऍप डाऊनलोड कर मुई बॉक्स.
हम्म चालेल की.
काय ते जे काय. क्रिशन तीन का बारा लागत नाहीत एपीके असल्यामुळं त्याच्यावर बघताय ते तुला सगळंच. बघ चांगलंय बघ हा एक विषय आणि आता मी सांगितले ट्विंकलिंग वाटर पॅनल मनी हायस्ट. आणि जर फायटिंग वर बघायची असली तर फुल फायटिंग. तर बिफोरस. विखी रोज म्ह का आहे बघ ते पण के ड्रामाच आहे बघ.
पाठव मला म्हणजे मी बघेन नंतरने.
चालते चालते वाटततो बघ मग नंतर.
हा चहा झाला काय.
नाही मी नाही चहा घेत.
चहा घेत नाहीस व्हय.
हाय.
बर बर.
तुझा?
मी पण नाही घेत.
का?
नाहीे घेत म्हणजे आधीपासूनच मला‌ आवडत नाही चहा प्यायला.
हा हा माझं कस ते फुटबॉलमुळे मला. नाही आवडत खेळायला जायला चा प्याला ते चा पिला की मला. खेताना तन म्हणजे असं ज जळायचं ना. त्यामुळे नाही मी घेत. खेळताना इफेक्ट पडाला त्याच्यावर त्यामुळे मी नाही घेत.
बर.
चालते वाटतत मी तुला बतेजवर हा. शू काय?
हा हा तेव.